हा बोला जवय पप्पू बोला जवय पप्पू बोला, बोला, बोला, तुम्ही बोला. बोला तुम्ही थांबूच नका अजिबात बोला थांबूच नका तर बोला, बोला, बोला. बोला काय म्हणताय,,?
काय नाही तिकडन जाऊन आल्या आलो मी पोहोचलो चार वाजता.
बर.
आणि मग गाडी चार्जिंग लावली.
हा
गाडी चार्जिंग लावल्यानंतर थोडंफार चार्जिंग केलं आणि परत खाली गेलो मार्केट ला जाऊन राहिलो.
हा चार्जिंग किती? वेळ लावली मग तासभर.
हा एक तास लावली पाच ते सहा पर्यंत लावली. साडेचार ला पोहोचलो सव्वा चार ला. मग पाच वाजता लावली गाडी पाच ते सहा ला. हा एक तास झाले जाऊन
किती? झाली मग.
मी पाच सहा किलोमीटर जाऊन आलोच आज.
बर बर.
त्या तस ते मग कसं असते तुम्ही अर्धा तास लावा किंवा एक तास लावा. ते तुम्हाला सगळ्या कांड्या फुलच दाखवणार एक आर्थिक कांडी कुठली दाखवतच नाही.
हो ना दाखवत बरोबर आहे ना किती,? झालं म्हणजे किती? किलोमीटर जाऊन आल्या म्हट मी म्हणजे ते आहेच्यात.
नाही मी तेवढ्या पाच पा किलोमीटर पाच, पाच किलोमीटर जाऊन आ एवढं काही लांब गेलो नाही कुठे.
बरं बरं बरं ठीक हा.
हम.
चालत काय पाचदा प गाडी जर आपण चालू असली ना. जर चार्जिंग लावायच असल काय पाच मिनटचा ग्रॅपच ल किवा दोन तनट असल्या गॅप तरी चालत आहे.
नाही मी आलो आलो जरा आता काय म्हणलं कुठं जायचच नाही. आल्यानंतर फ्रेश झालो फ्रेश झालो जेवलो वगैरे जरा आणि.
हा.
मग गाडी चार्जिंग ला लावली.
अर तुमच शिताफळ हुतं खाल्लंय मी मगशी. तुम्ही गेला की लगेच खाल्लं पहिलं म्हटलं तर आपणच खाऊया. चांगंली होती ते सिताफळ मून खाऊमत गावकले ग बाग आहे तू इथं घेऊन आलता बाजारात मी त्याच्याकडे विकतच घेतली होती. म्हणून मरे तुम्ही खावा तरच यातलं तुम्ही खाल्लं नाही. तुम्ही ग केला गेले क मी खाल्ल मग.
हां हां.
आता उद्या नाही आम्हाला कोणत हा त्या पाटील मॅडम मग कोणतरी आहे त्यांची शिताफळची झाडं वाटते एका दोन.
ह
ते तर उद्या देतो मनते त्या तर तुम्हाला मग आणू का? येत खाणार काय का खात नाही, का सर्दी हुत्या शेरस यांच्या गत
नाही नाही खात चालतय की सगळं चालतय.
नाही नाही असच सारखं पण, असच पेरू नको सीताफळ नको. ही नको ती नको सर्दी हुत्या, म्हणून म्हणलं.
नाही नाही सगध चांग सगळं चांगतय.
हा मग सगळं चालतय बाबा, हाय का नाही. आम्ही पण तसच करतो, बार मग बाकी काय मग?
बाकी काय नाही.
मुंबईला कधी जायाचा, मुंबई ला कधी जायाचा?
आता नाही, आता बास.
आणि लगा आम्हाला मुंबई बघायची हुती, जीवाची मुंबई करायची हुतीे कसं करायंं
हेला जावूया की, गणपतीला जावया की.
थोडं बहुत रमून जाव तिकडं
हम, गणपतीला जावया की.
म तु, आं
गणपतीला.
हा गणपतीला तिथं मग, गर्दी भरली असते नवं
नाय, आपण डायरेक स्टेज वर जातो
हम्म आपण
डायरेक्ट स्टेजवर.
डायरेक्ट स्टेजवर कशी जाशील,, येऊन देतील का तिथ
आमचं
आं
तिकडचा आयडी असतोय आमच्याकडं आयडी.
तिकीट.
आय डी आयडी असतोय, आयडी कार्ड बनवत्यात.
म्हजे काय?
हा, वरती स्टेजवर होती वगैरे जाण्याच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आय डी कार्ड देत्यात.
आय डी कार्ड आय आयडी वय हा, ते तुमच्या कडं हाय काय?
होय करते त तिथं, तिथं हाय की आपल्या हॉटेलच हाय की.
हाटेलचं असतय वय, म्हणून तू एकटी घाय वाटतं. हॉटेल ला म्हणून देत्यात का आपलं, हम्म
तिथं होतो त्या वेळेला मिळायचंय, आता मी तिथं नसल्यामुळे मिळायला नाही नवंका आता. हॉटेलची, हॉटेलचच वापरायचं, हां. त्यांच वापरायचं कोणाच तरी चालतय
हम्म हम्म. कुठल्या पण हॉटेलच वापरून ते हॉटेल एक देतात का?
तिथल्या तिथल्या तिथं किती माणसं आहेत, प्रत्येक घरात जेवढी माणसं आहेत तेवढ्यांना देत्यात गा काय हुतय
होय हा.
लाईन वगैरे लागतात ना, तर त्या रहिवाशांना येण्या जाण्यासाठी ओळख निर्माण, ओळख पाहिजे ना काहीतरी, म्हणून
हा हा हा हा, म्हणजे इकडं तिकडं वाटतनं इकड तिकडं या जायल वय
हा ती लाईन मधन कसं असतं फुटपाथ वरनच लाईन चालू होती ना
हा हा हा
म्हणजे बिल्डिंगच्या खालनच लाईट चालू होती या म माणसं बिल ती मध्ये येणार जाणार कशी हा प्रत्येक बिल्डिंगच्या गेट वर ती एक माणूस बसवलेला असतो कारण समजा माझे मी बाहेर ती तो माणूस आहे मी सांगितलेल आहे ह्या बिल्डिंग मधला आहे मग ते वॉचमैन विचारत विचारणार ना आयटी द्या मग सोडतो आत
हा हा असं आहे व्हय अरे बाप हा म आयडीवर आपला फोटो बिटो नसतोय
असतं की असतं
मग कसं वापरून चालणार आपला स्टेट त्यांचे आयडी
चालतोय काय नाही घरच्यांचयं पाहुण्यांचा आहे
हम हम बरं हम म ती एकदा आयडी दिली तर कायम सपोर्ट ठेवता ग जवळ आपल्या जवळ
हो सुट्टीवंर हे नाही नाही वर्ष बद्दलतयं ना
असं व्हयं हा हा तर ते वर्ष वाटायचे ओ मायाकी
होय होय प्रत्येक वर्षी वाटते
आ हा मग आता तिथं आपलं कोण असलं त्याला सांगतोयं गाडी काढा म्हण चार पाच फोटो पाठवा येईल की त्याला, त्याला काय होतयं नाही, ते हा प गणपतीला काय बघा नुसतं गणपती बघायांचत म्हणजे दुसरं काय असतं बघायला का नुसतं दर्शन घ्याला
दर्शन आणि दे
फक्त दर्श हा देखावे महत्वाचं म्हणं तोय म्हणं देखावे मोठी मोठी चांगली असत्यात कां आपल्याकडे असते तसं
खूप चांगलं आव ते कुट्टीतले म देखावे असतात
हा म दिडुमच जाऊया मग या वर्षीचं जाव मोग बघायला प तुमचं परत चालु होणार नाही हॉटेल
व्हयं बघू की काय सगळं टीमं चार दिवस
आं जाऊया मग आपली गाडी हाय म्हणल्यावर कायं जाऊ की आपण मी मला पण तिकडली गणपती अजून नव्हतं बघितलं मी
जाऊया आपण हा आपण दोघेच जाऊया लालबागला
हा चालतंय दोघं जाऊ मग
हम्म
चालतंय एक दोन दिव दोन दिवसात होईल की बघाय का नाही होत जरा दोन दिवसात
एक एकां दिवसात होते दोन तीन मोठे मोठे जे असतात ना एक मोठे मोठे गणपती असतात
तेवढे बघायचे
हा हा ते जवळपासच आहेत
मातुर दोन दिवसात काही होईल तेवढं बघायचं
हा
काय किती दिवस लागत्यात ते बघायंचं म्हटल्या तसं
एकच दिवस.
हा, ते नव्हे किती दिवस लागत्यात?
एकच दिवस लागतोय.
काय सगळं गणपती बघाय
होय.
कसं कायं?
एक एका दिवसात होतयं, काय ना तिन्ही गणपती आपण एका दिवसात बघू शकतोय, आणि आपण दोघच जायाच
बरं चालतयं, जाउ या. नाय नाय, कोणाला घेऊन जायज नाय काय नाय.
आपल्या गाडीतंन जायंच.
हा, आपल्या गाडीतनं आपण जायाच.
हां.
पेट नाक्या पेट नाक्यावरनं.
पेट
हा हा मग कुठनं, मग कुठनं जायाचं? घरातनं ह ह आ हा आ, होय आपली एवढी मोठी पंचवीस तीस लाखाच्या गाडीतनं जायाच आपण.
घिऊया
होय आपलं काम दिलं ताई राहुद्या.
हां.
बर मग, मग आता कट झाला फोन तो धरला वाटतं तो हिशेबात, तीनशे चौतीस शेकं हॅलो हा. तीनशे चौतीस शेकंद झालतं मगाचचा कॉल केला तवा, माधुरीला केला होता आणि कोणाला के हो, तुम्हालाच बोलतोय
नाही माझा लागला नाही बरोबर, मंजे मला मला आवाज आला नाही.
आयला मग कुणाला केला हुता मग,, हां मग मी तो एकच फोन के बरं असु दे काय तर करत राहाच तुम्ही जर आयपजून बसल्याय आमासनी आता काय, बसायचं बोलत काय करायचं. दिवसात असतोय मोकळं पण मग कोण मस्त नसत्या.
उद्या करतोय की मी.
हा, उद्या दुपारच आपलं आपण करून हुयाच मोकळं, रात्रीच पुणा ही आलीते गी पुना ह्यासनी कसं सोसायचं
नाही काय होतय, मी तुम्हाला एक कॉल हा, मी तुम्हाला एक कॉल करेन ओ पण मग नंतर कोणतरी फ्री पाहिजे ना, माझ्याबर कॉल करायला, परत तुम्हाला मी करू शकतोय.
हा, असं करू शकता बरोबर आहे, अजून सुद्धा कोणी जर केलं, तर परत आणीमला करू शकता
होय होय
कसं
आता मी कुणाला तरी प केला ना, तर परत मी तुम्हाला करू शकतोय.
बरं, माझे तीन कॉल राहिले होते. ते हा तीन कॉल राहिले हो ते त्यातलं आता हा एक झालाय, म्हणजे आता दोन राहिले कॉल, आजचे पाच
हां, हां, ह.
आज स्पष्ट, आज टास्कआल्याती. पर नंतर, आता मिनाला करतो. नंतर तुम्हाला करतो. अ,.. आ मजी आज संपवायचे. तापतं आपलं डोकं.
हां
नाही, आं हां. कि किती मिनिटं झाली?
अ दहा झाली. अ दहा होतील आता एक सहा सेकंद बाकी हय.
बरं अजून हायेच व्हय?
हम्म.
माझ्या इथं कुठे काय दिसना झाले, की नुसतं काळच आहे, काय दिसत नाही माझ्या स्क्रीनवर.
हा ते कधी कधी जातेच कधी तिथली तशी.
स्क्रीन गेलीय माझी.
हम्म, बाकी .
बर ठीक हे ठी. मग आता ती आपण आवाज चालू बंद करतो ती दाबलं तर स्क्रीनवर दिसल?
नाही, नक नका काय दाबू कट होइल. नकाू दाबू मी इकडंन कट करतो. आपोआप हं आपो
हौदय आप्पा मग काय.
हम्म
मग आम्ही हाय बगा वरती, मॅडम आता.. कुठं गेलं? का?
दुपारच्या दरम्यान एक दीड दोनच्या दरम्यान तिकडनं
हा, हा तिथे बघून मी तिथले वातावरण.
हम्म, हा
चालतंय जाऊन येतो बघून, तिथले फोटो बीटो काढतो न पाठवतो तितन किंवा व्हिडिओ कॉल करतो तितन.
हां
चालतंय, माधुरीला केला होता फोन. तुम्ही केलाय का फोन? हॅलो, खेळता का? पण तिचा आवाजच येत नाही बरं का वो, पाव्हणं तिजा.
होय काय?
येतूय तुम्हाला? चांगला आला का आवाज?
मला येतो क्लिअर येतोय पण कमी.
मी केला त्याजा काही क्लिअर येत नव्हता.
हां, हुं, हुं.
बर मग, हां बर बर ठीक हय. चालतंय आता, मामाचा काढायचा तर मा आता त्याला फोन नाही करत. बघू नाहीतर उद्या करतो. तुला विचारतो ना करू का म्हणून? नाही अगोदर मीनाला करतो. हां मामा कड
मेसेज आला होता. करतो कॉल म्हणून, मग येईल काय असं मला वाटत नाही.
नाही येणार ते, ते दुसरं करत बसलं असल कुठेतरी. त्याज्याव विश्वास ठेवायच नाही मी त ठेवत नाही, तुम्ही ठेवालं ठेवा माला काय सा माहीत नाहीय.
मी फोन आता कधी करेन नाही पण कर तो करा म्हणत नाही तो पर्यंत त्याला फोन करतच, करतच नाही.
तेच कसंचं असतेय फोन कर हा म्हणील पुन्हा कुठे जायचो तो सांगता येत नाही.